हॅलो!
हा बोला.
काय करालास?
बसलोय टास्क कंप्लीट करत.
हम्म जेवलीयस?
जेवलो बघ तू?
मी पण जेव आजुन नाही मी जेवायला.
का ग?
आता मैत्रिणीकडे गेलतो ग मग तिथनं जरास खाऊन आलोय येताना मॅगी.
हम्म हम्म हम्म.
मग आता आत्ताच जेवणार.
हम्म चांगलाय.
हम्म आणि काय मग?
काही नाही बघ. चालू नाही अजून झालं की ग्रॅज्युएशन नंतर काय कॉलेजात करायच यम ए टाकायचा यमएमे ला बघु आता. कॉलेज मध्ये आमच्या मी जातो तीथंच की.
ह हा, किती फी आहे तरी?
नऊ हजार सांगितल्यात. पण नऊ हजार झालं का लगेच देणार नाही.
हम्म.
हे अ म्हणजे लिहून देनार कायतरी ते लिहून दिलं की म्हण काय तरी होतय वाटत.
हा.
ते लिहुन द्यायचं मग.
हम्म हम हम हम.
आमची तर परिस्थिती नाही बाबा एवढे पैसे द्यायचि त्यांना. मग काय.
कायलं बरं नाही का काय लय आवाज बारीक यालाय?
नाही ग जरा घशात कस तरीच व्हाय लागलय. सकाळपासून खोकलाच लागा लागलाय नुस ता काय कळना झालय. नाही ग आता दोन चार महिने झालय काय खाल्लच नाही बाहेरच.
व्हय.
होय.
आता बाई.
म्हणाल त आज जाऊया म्हणून कुठेतरी पण नाही जायाचं मूड नाहीये बाहेर जाण्याचा.
हम्म. चांगलाय चांगलाय.
हम्म हम्म.
आणि काय टास्क कम्प्लीट झाले का नाही?
आता आलत ते टास्क तेच करत बसलेलो दिवसभर.
ह हा ट्रान्स्क्रिप्शनच आले का?
होय.
हम्म हम्म आता तेच तिने सांगितलेय फोन माझा हेव पहिला फोन आहे. फोन फ्रेंड चा फ्रे म्हणजे सांगीन त्यात फोन फ्रेंडचा टास्क सव्वीस तारखेच्या रात्री आधी संपवा म्हणून
हां.
नाहीतर त्या पुुढं
एकच दिवस उरलाय नाही अजून हायती हम्म.
मग दोन दिवसात आता कराय पाहिजे पंधरा पंधरा कॉल मग का ऑप्शन नाही नाही तर ब्लॉक करून टाकतील.
नाही तर काय.
हम्म.
काय आणि?
काय नाही बघ बाई आता कानाई जरा मस्तपैकी आंबा खाणार हाय.
आंबा एवढ्या पावसात?
आणल्यात हाय घरात एक.
हम्म.
पप्पा नी आण कच्चाय म्हणजे कच्चा असतो ना ते जरा.
अ हम्म हम्म.
तशा मध्ये हाय.
अ ते मोठावालाय काय? हम्म. आवडतय व्हय तुला?
आई ग बाई हा हा.
आवडतय व्हय तुला म्हटलं?
होय. मम्मी ते न आमची गेल्यात बघ बाहेर दिवसभर गेल्यात घरातच अजून आल्याच नाही घरी.
एकटीचय स मग घरी?
पप्पा आणि मी, पप्पा बी झोपल्यात
मला तरी घरात एकटी राहायला आवडतय बघ.
मम्मी पप्पा म्हणजे एखाद दिवस तर पाहिजे की असं. सकाळी उठलं तर संध्याकाळी रात्रीपर्यंत. मी एकटीच असायला पाहिजे घरात, कोणच नको.
असं मग, पावसाळ्याचा कुठे जाऊ दे.
हम्म, म्हणजे तसं नाही तिने असूच येत त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. तसं अं हा, ते मेन प्रॉब्लेम हाय.
त्यांना घरात आल्याशिवाय गंमत नाही.
व्हय आणि आम्ही तिने आली तर आम्हालाही करमत नाही.
ह.
नाई तर काय, माजं म गरात एक. ते असलेक नइ म टीव्ही मोबाईल. दोन गोष्टी बास आनी काय एकट्यास. ते त्यामुळ कंटाळ येतोय झोपतोयच मी चार पाच तास झोपतोय.
हम्म आमी घरात कोन असु द्या झोप म्हनजे झोपायचं.
एकदा आमची मम्मी गेल्ती बग गावाला त्यावेळी मी. आशी म्हनजे पप्पा येणार होते त्यांचे. म्हनजे पप्पा गेले नव्हतेत गावाला मी आनी पप्पा तेवडच होतो आनी आमचा आप्पा येणारेत मनून मी. दुपारचं दार जरासं पुडं करून झोपलोय काय. आन मी आतल्या खोलीत झोपलोय आनी हॉलमद्ये झोपलो नइ आनी मला हॉलमद्ये झोप लागत नइ. आनी आतल्या खोलीत झोप. ले नी आमचं प्पा आलीच नाइत काय मी सारकं पाच पाच मिनिटाला उटून बगाय लागले. आल्यात काय आल्यात काय पन आलेच नइ ते झोप झोपच झाली नाही माजी अशी
ह ह ह.
गेले तर सगळेच जाआय पायजे तेने असं.
हम्म.
येताना फोन तर करून येतील असं.
हम्म हम्म हम्म.
आएय म आनी काय?
काय नइ बग कंटाळा आलाय घरात बसून बसून आता.
मला पन कंटाळा त आलाय टीवि सिरियल बगत बसलोय.
हम्म.
ते गोपीबऔ एक लागले ते बगत असायचं.
म्हनजे काय आय ते नेमकं मी कदी बगीतलं नइ.
ती गोपी बऔ अगं ती सा म्हनजे दोन बहिणी अस्त्यात ना. त्या दोगी बहिणींना म्हनजे असं योगायोग न ते ला घरात एकाच टाइमिंगला दोगींचं लग्न होतं एकाच घरात.
म्हनजे जावा जावा होतात का?
हा जावा जावा होत्यात जी मोटी अस त्या कनइ तितं जाऊन कोन ती लहानवाली सून होते असं असतय. आनी ती तितं जात्यान आनी म नंतर. ती एकटि असते ती मामाची पोरगी अस्तेना तिला कनइ ती मोटीवाली भईन तिला जास्त हे करून घेत नस्त्या अशा अंगाला घेत नस्त्या. ही जरा हायपायवाली असते ना म ती अशी. हॅलो
म्हनजे मोठी भईन काय म्हटलं?
थांब दोन मिनिटं आ. दोन मिनिटं थांब.
हा.
आ बोल.
म्हणजे मोठी बहीण हायपाय असत्या काय.
हा हा मो आमच्या घरात तर कणी. होय मोठी बहीण हायपाय असत्या आणि ती, बारकीवाली आणि ती पूर्ण अशी शिकलेली वगैरे असत्या. आणि जी लहान बहीण असत्या ना, ती अशी ती आडाणी वगैरे असत्या, म्हणजे ती शिकलेली नसत्या गं.
हम हम हम हम हम.
मग आणि कणी त्या दोघी अशा, मोठ्या घराण्यात जात्यात त्या दोघी. आणि तिथं जात्यात आणि ती, जी असत्या कणी न मोठी बहीण. ति कणी तिला असं नुसत त्रास देण्याचा. प्रयत्न करत असत्या आणि ती, बारकी बहीण असत्या जी अडाणी म्हणतोय ती. तिचा नवरा ना तिला पटवून घेत नसतोय, म्हणजे तू अडाणी आहेस तू मला नको हायस. अशी करत असत्यात त्यांनी.
हम् हम् म्हणजे त्याला पण अशी हायपाय पाहिजे असत्या.
नयी तिला त्याला लग्नच नको असते, ती पोरगीच पूर्ण अशी अडाणी असत्या ना.
मग तिला कायच येत नाही असं. स
हा म्हणजे तिला स्वयंपाक वगैरे, सगळं येते पण शिक म्हणजे ते शिकत वेगैरे म्हणजे, ए बीसीडी असं हे कायच शिकले नसते. ते अंगणवाडी पण गेले नस त्या गं अशी भोळी भाळी असत्या ती. मग नंतर नंतर आगाव होत्या. अ नंत त्या नंतर ती पोरगी आगाव होत्या.
नाही मी आधीपासूनच भोळी आहे गं, आगाव बिगाव कोण नाही व्हय.
हम्म.
मी पण ते रेकॉर्डिंगच टास्क कराल तो.
हां.
म आता सबमिट करताना एक आलाय.
हम हम. अगं ते कोणतरी ग्रुपला मेसेज टाकलेलं. काय तरी कोणतरी वाचून वाचून हे करायला लागल्याय म्हण, रेकॉर्डिंग चा टास्कला.
मी बघितलं नाही गं.
हम्म ते सर सांगाल ते, रिजेक्ट करा म्हणून.
रिजेक्ट करायचं ऑप्शनच नाहीये, कसं रिजेक्ट करायचं तेच कळना आणि.
ती लोकवाणीला आहे वाटतं, लोकवाणीला आहे गं.
हम हम. आणि ते मध्ये कोणता तरी टास्क आलता बग. माहितीये.
लोकवाणी लोकवाणी आलता बघं, मला मला नाही आला, माझ्या बहिणीला आलता बघं.
अ काय होतं म्हणजे, काय होत नेमकं.
त्या लोकवाणीत टास्कमध्ये कणी अ.. जे टास्क हे असतात ना. म्हणजे बोलेले रेकॉर्डिंग वगैरे असतात ना ते, रेकॉर्डिंग कणी ऐकायचं.
हा ते वालं होय मला आलंय सोड ते.
ते पण आलंय.
होय ऐकायचं आणि टायपिंग करायचं ना.
नाही, ते नव्ह ऐकायचं आणि त्यात कणी, असं एक- एकामाग- एकामाग, असं दहा बरा प्रश्न विचार
हा, हा, तेच मयात हा, ते आलं नाही, ते मध्ये सांगितलेलं बर, मीच पहिला भरलोय, त्यानी टाकलं टाकलं मी भरलोय हो, बघ की, या
ते, आमानी पण, त्यानंतर काय, टाईमपास
हा
झाल्यानंतर चालतं, म नंतर ते रेकॉर्डिंग चालतं
हम्म, हम्म, हम्म आता, मी फोन लाव
हा लावा
हम
लगेच लावणार
आ
लगेच लावणार आहेस?
व्हय
हम्म, बर-बर, लाव -लाव, चालतय
हम्म
घरात बसून तर, कंटाळाच आलाय
बोलायचं खरं काय, हे समजतच नाही, अगं काय करायचं?
हाय आता
बघू या, कायत बोलतो मीच, काय त आता काढतो विश बिश
काय काड -काड बाई, बोल तूचआता, मीच तूला व्हय -व्हय, म्हणतो आता चालतय, ठीव काय?
हा, हा